आहो चुकून टच झाल आणि कॉल लागला.
हा हा तेच ना आताच नेट बंद कराल त भाऊ तोपर्यंत कॉल आला.
एक दुसरा कॉल उचलला तर ह्याच्यावर चालतोय का कॉल कट होतोय.
कठोत असणारे काय माहित नाही आहो तसं.
हा हा हा हा. हम् हम् म.
काय नाही ओ जरा फरशी घासायला लागलाय तो. फरशि लई घाण झालीया नाही.
हा हा. हम् हम् मग.
काय नाही बघा.
हेज्यावर कणी कॉल लगे- लगे होत नाही. दहा मिनटान दहा मिनटान कॉल कराला
हा ते ह ते हे आलं आसल वो. प्रत्येक वेळी टास्कला वेगवेगळं कायतर.
हा असं कराय लागतय. नंतर न आता झाल दहा मिनटान करतो की आणि.
हा चालतय की. चार की फक्त हा दुसरा आहे ना? हा.
ते काय नाही लागला तर मग राहूदेल मग नंतर न करूया.
चालतय की.
मग काय. फरशी तुम्ही पण धुताय?
दिदीचा फोन आलाय.
तुम्हाला?
हां. हम् त्या वरण मॅसेज करता येतोय काय त्यावरन? करा की जरा.
माझ्या वरण होय?
हा. हा करा की फोन. नाही चार्जिंग लावलंय जरा वो. कपाटात आहे मोबाईल.
हां, हां.
आसं आणि ते कस व्हाय लागलय जरा जरी हाल्ल ना ते ऑन कनेक्ट चार्जर कस ते बसना झालय तेला. त्याला दोन-तीन चार्जर लावल्यामुळ.
हां, हां.
मगं केला मॅसेज तिला.
हा.
काय म आणि?
काय नाही बघा.
निवांत.
निवाांत.
अहो ते एकशे-ऐंशी सांगताय. असं त्याच काय लिमिटच समजणं झालंय मला.
ते लिमिट संपलं असणार आहे. तेव्हा आता कॉलिंग करताच येणार नाही.
मग दीदीचं पण तसच सांगयला लागलं. लय.
हा. हा. मग तेच की आपल्यावर कस पहिला टास्क येऊन ते कॉलिंगच तेन लिमिट संपलंय हो.
हा मग त्याच्यावर इतन पुढं टास्क होणार नाही.
कॉलिंग कर टख होणार नाही वाटते मला तर
कॉलिंगच होणार नाही काय
हा म्हणजे रिसिव पण रिसिव पण करता येणार नाही
हा रिसिव व्हयाला कॉलच लागित नाही आणि रिसिव काय होईल वो
तेन लागत पण नाही
आता मिस्टरांच आमच्या आता नवीन अकाउंट आहे
हा
तर काय जुनं आहे का बघितलाअस आपली जुनी आहेत अकाउंट पहिलेच आहेत
हा
आता आपल्यावर दुसरा टास्क आहे त्यांचं बंद आपलं पण बंद पडला आणि त्यांच पण बंद पडलं
हम्म हमम
काय नवंच बा म
हम् काय नाही बघा स्पेशल काय नाही
हम्म निवांत
हम्
हम् हम् पाणीपुरी कशी घरी करतासा
होय होय घरी करते
त्याच पाणी कस तयार करतासा ते
ते
ह
पुदिना कोथिंबीर
हां
पुदीिना आणि कोथिंबीर ते पुदिना को तिंबीर आलं लसूण आणि मिरची फक्त कोथिंबी आणि पुदीिना जास्त पाहिजे त्या मना ना ते बारीक करायचं मिक्सरला. आणि चिंचा एक पाच सात चिंचा आणि खजुर. त्याच्यात घालायचं त्याच बी काढाय च आणि ते शिजवून घ्यायचं. आणि ते शिजवून असं गाळून घ्यायचं. ती गोड चटणी होती. ते आणि इकडं कसं पुदिना, कोथिंबीर मिरची, आलं, लसूण हे बारीक केल्यावर एक दोन तीन वेळा असं बारीक करायच चोथा काढून -काढून
हा.
आणि त्यास ते पाणी तयार करायचं, म्हणजे गाळून सो एका पतील्यात असं मिक्स करायच, नंतर आप पण कसं चहा शोधतंय ना तस ते शोधून पाणी काढायचं. आणि परत चोथ असं बारीक करायं आणि थोडं पाणी घालून. असं दोन तीन वेळा करायचं आणि त्यामध्ये मीठ
हा.
मीठानी काळे मीठ असतय ना. ते. मठ्ठयाला- मठ्ठयाला वापरता बघा ते का हा काळ मीठ आणि चाट मसाला जरा टाकायचा. त्यावरण.
हम्म.
त्यामुळ छान लागतय नंतर काय पुऱ्या तळून घ्यायच्या, आणि ते भाजी काय आपल्या इच्छेनं करणार अस तर करायचं नाही तर नाही
आणि दाबेली काय करत असं
दाबेली ते नाही हो
हा दाबेली नाही बा खाऊ वाटत नाही त्याला बटर लागतय वाटत
हम्म त्याला काय लोणी पण शकतोय तसं काय नाही बटरच पाहिजे असं
बट्टर आणि लोण्यात फरक काय असेल
एकच असते बटर काहीतर बहुतेक फ्रीज करून ते ना असं काहीत एकत्र असं त्याच हे केलेलं असते गोळा त्याचा केलेला असतोय आणि लोणी कस आपण त्याच्यात कसं भरून ठेवतोय तसं ते काहीतर असं केमिकल घालून ते घट्ट केला असणार आहे
हा तस कायतर असल हम्म आ हो मग ते हा ते विकायला असते थोडं दुकानात महाग बसतया हो ते
होय परवा आम्ही परवा आम्ही आणलो होतो. तर
हा
किती रुपयला अ ते छप्पन्न रुपयाला का एवढीच आपलं पाव असते ना चौकनी पाव
हा हा हा
तेवढं होतं ते छप्पन्न रुपयेला
होय तेवढंच होत होय होय तेवढा असतय
होय होय पावभाजी केलती तेव्हा. तसं नाही आलेत मउ
ह मम्मी तेन आता परवा हेला आलती नाही ओटी भरणीला तव्हा म्हणजे बासुंदी विकत आणली होती सोड आम्ही म्हणजे गोड जेवण केल तर हे कराय नको वट्या तेन भरायचे आहेत म्हणून नॉन व्हेज नको म्हणलं ते त्या दिवशी ना मम्मीने येताना वडा आणली होती सगळ्यांसाठी सोडा आणि आम्ही चपाती हां
हां
ते वडा पाव नव्ह ते हे जे वडे मिळतात बघा ते मोठे मोठे पंचवी पंचवीस लाव असते ती
ते वडा सांबर मधलं
ते
म्हणजे सांबर पण दिलतं काय
हा दिलत होय ते आणलं होत सगळ्यांनाच ते आलेल्या खायला म्हण आणि आम्ही घरात चपाती त बासुंदी विकत आणली होती भाजी आणि आमची मम्मी कसं मी म्हणल मला पनीर आवडत नाही मग आका मसुरा केलाता मसाले भात सांडगं भाजले होतं मग ती काही तीन आणलेली वड आम्हाला खायला मिळालीच नाही. आली ती ताटात लावलीच होती केक आणि बासुंदी आणली होती रबडीमध्ये असा फ्लेवर्हर घेतला होता
बसंलीस चा हा
आणि
पावशेर सत्तर रुपयाला कायत पावशेर आहे ते
एकशे चाळीस रुपये चे अर्धा किलो आणली होती हा आणि मग घरी जरा त्यात दूध आणि हे मिसळलं होतं दूकर अस वेल दोडा घालून कनाय हा वाढवलं होत. नुसत तेवढं पुरायला पण पाहिजे ना?
त्यात किती दोन ते तीन वाट्या जास्तीत जास्त होतच
ते जास्त अर्ध लीटरला मग त्यात काय आमच्या आई खाहीत नाही ना. बाकीच उरलेल्या आणि असं केलतं. मग? ते व्हेज च केलतं म आणि तिला राहा म्हणत होतं, संध्याकाळी नॉनव्हेज करूया ते नाही म्हंटली जातो म्हंटली.
हा हा.
मग हे राहिल च. मग नाही केलं.
हिकडं आण कार्तिक जरा
कॉल आलाय का?
नाही नाही. ति जरा हौद इकडे वडला, हो तो पाणी वताय लागलंय
हा.
हो त्यामुळ म्हणजे मातीचं घर आहे हो माती पडत्या ओ माती तिचं घर जुनं
हा.
मग ते माती पडून, पडून फरशी पांढरी होते ना सारखं.
होय तेे आहेस खर.
हम्म चौवघ जण असे फक्त दिवस बर काय! आम्हाला फक्त सकाळी आणि संध्याकाळी घरी -
होय
होते ना आल्याय म्हणल्यावर फरशीन पुसा म्हणत काकी जरा! लागलाय - तेच करायला लागलंय मी काय नाही केलं.
हां हां हां मग भाऊ पुस्त त्याल
पुसायच नाही फक्त पाणी वत! उठायचं - आणि फॅन लावायच.
काय करायचं.
अ पाणी ओतायच आणि फॅन लावायचं पाणी ओतून फक्त पाणी सारायचं -
हां
आणि फॅन लावायचं फक्तं -
हां हां हां हां वाळत ते सोडा आ दिदीच्या आमच्यात सारखाच! कोन यायलागलाय -
काय ते -
दीदीचा हो मला सारखाच फोन यायला लागला. झालं नऊ - झाल्यात आता तुमचा कॉल ठेवला की करून बघतो तिला! हम्म मग आता तुम्हाला कधी करू!
तुमचं -तुमचं काय- काय होत काय बघा की दिदी करणार आहे का ह्याच्यावर का.
विचारतो ती करत्या का ती करत असली तर करू दे मग नंतर करतो. तो कारण माझा बी लागण झालाय दहा दहा मिनटांन लागणार ती!
आता किती, दोनच कॉल झाले ना, हच्यावर? हम, म्हणजे अजून- तीन बाकीे हेत.
केत-
विचारा दिदीला. काय म्हणते बघा.
हा.